आणि मंदिर आहे एवढंच माहिती बाकी
ओके ओके क मॅडम आमच्या इथे टाऊनशिप म्हणून आहे इथे एक कंपनी आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड एच एल ची म्हणजे तिथे तिथे प्रोडक्शन कसलं होतं तर तुम्हाला थोडंफार तर माहिती असेल की तिथे एअरक्राफ्टचं प्रोडक्शन होत म्हणून
हो माहिती हाय
हो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे पुूर्णा साइड ला आमच्या इथे एअरफोर्स आहे
हा
पूर्ण डफेन्सचा एरिया येतो आमच्या इकडे, आणि टाऊनशिपचं तर क्लायमेट इतक छान आहे ना तुम्ही कधी अजून टऊनशिपला गेलेच नसतील,
अ गेली होती मुलगी तिकडेच शाळेत ये अ तर - हा गेली होती मी.
हम्म हम्म हम्म.
लेला आहे तो भाग
खूप छान वातावरण आहे टाऊनशिपला तिथे अ इंग्लिश- मिडीयम आहे मराठी मिडीयम आहे पुन्हा रशियनस गार्डन आहेत रशियन चे कॉटर्स आहे लग्नासाठी कम्यिटी हॉल आहे तिकडे रक्षा नगर - ला एक लग्नासाठी हॉल आहे म्हणजे छोटे कार्यक्रम वैगेरे सगळेच होतात. पुन्हा एक किलो थिेटर आहे आधी आमच्या इथे तिथे पिक्चर्स वगैरे पण लागायचे पण आता काही इशू झाल्यामुळे तिथे फक्त अ प्रोग्राम्स वगैरे होतात आता फक्त.
ओके.
खूप छ एरिया कधी तर गेल्या टाउनशिपस बघा तुम्ही एकदम मस्त निसर्गरम म एरीया छान
हम्म आता पावसाळ्यात तर खूप सुंदर वाटत असेल तिथे
हो हो खूपच सुंदर वाटतं. बाजूला मोर वगैरे फिरत असतात एकदम छान क्लायमेट असतं. आणि तिथेच अजून एक आमचं इथे त्यांनी टाऊनशिप मध्येच गणपती मंदिर वगैरे केलेलं आहे. म्हणजे त्यांनी ते मंदिर असं केलेलं आहे ना कि तिथे गणपती पुन्हा आपले हे तामिळ लोक असतात त्यांचे देव. अं रामकृष्णाचं मंदिर अ श्रीरामाचं मंदिर, स्वामी समर्थांचं मंदिर, गजानन महाराजांचं असे पूर्ण सगळे ए इंक्लूड केलेले म्हणजे सगळ्यांचे इन्क्लूड केलेले आहे छान पैकी आणि मस्त प्रिमायसेस रेडी केलेले आहेत.
अ म्हणजे तिथे टाऊ टाऊनशिपच्या इथेच असता.
हो हो हो.
ओके म्हणजे कधीतरी जाण झालं तर जाऊ आप
हो हो हो छान पुन्हा दोन तीन गार्डन सुद्धा आहे. एक आंबेडकर गार्डन आहे एक पुढे रशियन्स गार्डन आहे त्याच्यामध्ये लहान मुलांचं साठी छान खेळण्याची सुविधा वगैरे केलेली आहे पूर्ण ग्रीन जिम काढलेली आहे. एकदम छानपैकी मस्त निसर्गरम्य वातावरणाशिवाय या सगळ्या सुविधा आणि स्वच्छता तर इतकी असते ना की तुम्हाला तिथे एकदा गेल्यानंतर पुन्हा पायच निघणार नाही इतकी छान स्वच्छता
हो मी स्कूल तिच्या स्कूलमध्ये गेली तिथं मला खूप आवडलं हो तिकडचा ये एरिया खूप सुंदर आहे अ तिथे म्हणजे आजूबाजूला तिथे स्टाफ पण असतो राहतो वाटतय त्यांचाच ना?
हो हो एच एल चा स्टाफ म्हणजे जे कंपनीचा एम्प्लॉई आहे किंवा सर लोक आहेत. सिनयर अथोरिटी आहे टाईप वन पासून टाईप फाईव पर्यंत कॉटर्स केलेले आहेत त्याच्यामध्ये टाईप वन टाईप टू ला एम्प्लॉईचे कॉटर्स ये टाईप थ्री ला गेड वन ऑफिसर्स चे असतात टाईप फोर ला ग्रेड टू ऑफिसर्स चे असतात आणि टाईप फाईव्ह ला जे डी जी एम, एच जी एम अशी लोक जे आहेत ना त्यांचे कॉटर्स आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त पण एक इराल म्हणून आहे म्हणजे ते इंडो रशियन एचलचं आणि इरालचं असं काहीतरी ते आहे ते रशियन लोकांचं. रशियन्सचे कॉटर सुद्धा सेपरेटली बनवलेले आहे बर का तिकडे स्विमिंग पूल पण आहे आणि त्या लो लोकांसाठी त्यांच्या लेवल प्रमाणे कॉटर्स पण बनवलेले आहे.
ओके म्हणजे फॉरेनर व्हिजिट ला आले कि त्यांना ते क्वार्टरमध्ये राहण्याची सुविधा करत असतील.
म्हणजे एच एल वर्किंग ला असतील ना रशिया कढण तर त्यांच्यासाठी हे स्पेशली कॉटर घ्यायची तिकडे.
ओके ओके आणि मग हम्म. म्हणजे ग्रेड नुसार त्यांनी त्या आ कॉटर पण तिथले
हो हो हो हो हो जे ग्रेड फोर ग्रेड फाईव चे आहेत ना त्यांना मोठे मोठे ब अलट के त्या बाजूला आणि इकडचे जे आहेत ते स्टाफ चे वगैरे म्हणजे कॉटर्स एवढंच नाही तर पूर्ण हॉर्स हॉस्पिटल सुद्धा आहे मोठं एम्प्लॉईसाठी हॉस्पिटल पण खूप मोठं आहे तिथे
मग त्यांना त्या फॅसिलिटीज क कमी रेंटमध्ये असेल ना मग ते.
हो हो हो त्यांना ते फ्रीमध्ये असतं ते कंपनीकडनं. त्याचे काही चार्जेस वगैरे असतील ते त्यांनाच हो हो एच एल च्या स्टाफला ये ते फक्त. ते चार्जेस वगैरे काय असतील तर त्यांना माहिती काहीतरी पी बी नंबर असतात त्या पी बी नंबर वगैर त्यांना पास वगैरे काढायला लावतात. आणि त्याच्यानुसार त्यांची ट्रीटमेंट असते सगळे डॉक्टर्स इथे अवेलेबल असतात ड्युटी शिपमध्ये. तिथे त्यांनी संपूर्ण सोय केलेली आहे. डे नाईट पूर्ण हॉस्पिटल चालू अस तर एकदम पद्धतशिर सोय असते तिथे. हो एकदम- छान व्यवस्थित केलेलं आहे सगळ. एक दिवस जा तुम्ही निवांत भेटायला तुम्हाला खरंच छान वाटेल.
हो हो नक्की राहील मी आता तुम्ही सांगितलंय तर
हो म्हणजे अक्षरशः बघण्यासारखं ये जो पण टाशिपच्या एरिया जातो त्याला तो कप म्हणजे कंपनी च क्लायमेट ह या बाजूला त्या बाजूला टाऊनशिपचं क्लायमेट हेअरफोसवाले वगैरे असं म्हणजे सगळे जण कसे एकदम व्यवस्थित मुळीजुळीन राहतात शिवाय आपलं आजूबाजूची जी स्वच्छता आहे ती सगळं बघून एकदम मन प्रसन्न वाटतं. कंपनीच्या गेटमध्येध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही कंपनीचा ले आउट टाकलेला आहे तिथे गेटलाच बाहेरच्या बाजूला कंपनीचा ले आउट आहे पु्हा पूर्ण टाउनशिपमध्ये कुठे कुठे काय कुठे कुठे काय काय प्रिमासेस आहे ते सगळं त्यांनी तिथे ड्रॉ करून ठेवलेलं आहे. ेज बनवून ठेवलेले खूप सुंदर रित्या हे केले पनण हा अजून जे एअरक्राफ्ट आहे ते एअरक्राफ्ट सुद्धा मध्ये लावलेले आहे की बघणाऱ्यांसाठी बघता या हो त्यांना प्रदर्शन म्हणून लावलेलं असतं त्यांनी मध्ये प्रगत म्युझियम म्हणतात. त्याला त्या म्युझियम मध्ये त्यांनी हे जे जे आतापर्यंत जे हे क्राफ्ट वगैरे त्यां सगळ्यांचे सॅम्पल ठेवलेसाठी आणि ते बघता पण येत आपल्याला फक्त तरऐवेळी वगैरे काही बंद असतात आणि डेलीचे त्या चालू असतात.
डेली चालू असतं अस आणि तिथे काही फी वगैरेच लागत. ते का मग ते बघण्यास ब
नाही नाही असं कोणाला पण बघू देतात आपल्या सारख्यांना बघू देतात असं. काही नाही तिथे की पासच पाहिजे का हेच पाहिजे तसं काही नाहीय. आधार कार्ड वगैरे बरोबर न्याचं आहे ज चेक का इ तुम्ही खूपच छान कॅम्पस बनवलेला आहे आणि फार सुंदर आहे. पुन्हा एच एल च्या बाहेर निघाल्यानंतर त्याच्या शेजारीच आमच्या इथे दुर्गा मंदिर आहे तिथे पण दुर्गा देवी ची मूर्ती स्थापीत केलेली आहे मंदिर पण इतकं सुंदर आहे ना फार छान संगमरवरी मध्ये काम केलेलं आहे. इथूनच पुढे थोडंफार गेला की इथून एअरफोर्सचा एरिया लागतो.
ह आणि हा इकडे मी चिमदेवी मंदिर पणऐले ते पण अ
हो हो ते एअरपोस्टच्या एरियात आल मॅडम एअरफोर्सच्या एरियामध्ये हो हो तिकडून तुम्ही एअरफोर्सट जा तिकडे मध्येे एअरफोर्स मध्ये आपल्याला एंट्री नसते तिकडे स्पेशली परमिशन लागते. तिकडेच साईड ला मग केंद्रीय विद्यालय एअरफोर्स इ स इ बाजूला गोल्डन डे जे आणि मग चिंददेवी तर एकदम लास्ट ला येतं. तिथे पण फार सुंदर वातावरण असतं. हम् तुम्हाला आमच्या ओझर तर खूप काही माहिती नसेल अजून जनार्दन स्वामी ्रम आमच्या इथे गावात स्वामी समर्थांच च पण मंदिर आहे. फार म्हणजे छान पैकी सगळे एकदम सुंदर ठिकाण हो छान नाही मस्त सगळे तुम्ही कधी आश्रमात पंज आश्रमात पण खूप प्रसन्न वातावरण आहे. छान सगळ्या मूर्त्या वगैरे केलेले आहे छान एकशे आठ पिंड ही केलेली आहे त्याची पण इतके सुंदर कोरीव काम केलेले आहे ना एकदम मस्त
अ हे जनार्दन महारजांचं म्हणज ना जननादन महाराजांचं म्हण
हो हो हो.
हम सले मॅडम.
हो हो्
ओके
अजून तुमच्या आंबानेरकडे काय काय मॅडम आम्ही ते मंगळग्रहाच्या मंदिराबद्दल ऐकलंय त्या तर काय महत्व आहे म्हणजे त्याचं
अ ती खूप अतिप्राचीन आणि स्वयंभी मूर्ती सांगितली जाते मंगळ ग्रहाची आणि तिथे पण आता खूप छान डेव्हलप केले आधी फक्त छोटस असं मंदिर होत तर आता पूर्ण डेव्हलप केलंय आजबाजूला गार्डन केलेलं आहे अ तिथे जेवणाची पण हा फक्त मंगळवारी असं येते जेवणाची सुविधा असते अ सकाळी नऊ. ते दोनच्या वेळेस जेण पण असत तिथे मंगळवारच्या दिवशी अजून गार्डन. लान मुलां सेरे मोठसाठी पण अस. अ ग्रीन पार्क पण केले आणि तिथे आता. त्यांनी अ स्वामी समर्थांचं पण आता ह्याच वर्षी डेव्हलप केलं त्यांनी. कालभैरव मंदिर. अजून दत्तग्रह अस तिथे आता त्यांनी ते डेव्हलप केलेले आहे. अजून तिकडे हो अ आणि थोडं पुढे गेलं का टेकडी आहे तिला अंबाशीची टेकडी म्हणतात. तर तिथे पण खूप सुंदर हा तिथून आंमडचा व्हू खूप सुंदर दिसते टेकडीवरून तिथे पण
हो ना अजून काय आम्ही बघितलेलंच नाही त्या भागात पण ऐकूूनय हे सगळं.
हा खूप सुंदर आहे मंगळ ग्रहाचं मंदिर. पण आता खूप डेव्हलप झालंय त्याच्यामुळे खूप छान वाटतं आधी फक्त मंदिरच होतं.
हो बरेच जण तिथे शांती करण्यासाठी जातात ना मंगळाची वगैरे.
हो मंगळ ग्रहाची शांतीसाठीठी जातात.
हो आम्ही पण तेच ऐकूूनय की खूप सुंदर मंदिर डेव्हलप केलेलं आहे आणि छान आहे बोवा ते सगळं हो आमचं पण आजो तिकडतच. पण काय आमचं जाणं झालेलं नाही आहे कधी तिथं.
जाऊन न मग मॅडम तुम्ही पण मंगळग्रहाला खूप सुंदर आहे मंगळग्रह मंदिर पण.
हो नक्कीच जाऊ ना त्या भागात गेल्यावर आता नक्कीच जायचंय.
हा आणि आमळला विठ्ठल रुशमिणीचं मंदिर आहे त्याला पण प्रति पंढपूर म्हटलं जातं ह आणि.
हो का?
अक्षय तृतीयेनंतर जी एकादशी येते. त्या एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत असं पाच दिवस ज म्हंटलं की स््ता विठ्ठल रुक्मिणी तिथे पाच दिवस रा म्हणून मग ते पाच दिवस हो हो.
असेल ते
हो महत्वाचतं. म्हणजे अ तिथे मग ते तिथून तेव्हा यात्रा चालू होते मग तेे. त्या दिवशी रथ काढला जातो आणि खूप सुंदर असत रथ. काढला जातो रात्रीचा झकतो तो त्याच मण दर्श पूजेसाठी खूप खूप म्हणजे दुरून दुरून लोक येतात अक्षरशः विदेशातून लोक. लोक ते दर्शन घेण्यासाठी येतात वथच दर्शन घेण्यासाठी.
माैचं म्हटलं जाईल जसं आपलं पंढरपूर आहे तसं.
हा आणि मंदिर तसंच आहे म्हणजे जस. पंढरपूरला मधला गाभारा कसा केलाय लाकडाच पूर्ण तस. तिथे पण लाकडाचाच हा. हम् हो खूप हो हो खूप सुंदर आहे
हे प्रॉपर्टी अंबानेर मध्ये च का म. चालेल मॅडम कधी जर आलो तर नक्की तुमच्याशी बोलू आणि भेट. ला जाऊच तिथे ह चालेल मडॅम हा. ओके. चला बाय बाय. हो म, साडे दहा झाले.